हॅलो! हॅलो हॅलो आवाज येतो का माझा.
होय हो येतोय माझा येतोय.
हा हा येतोय.
येतो यता.
हा येतो येतोय बोला.
हम्म
काय करताय.
काय ना जेवले तू जेवलीस.
हा जेवनच बसले बाकीकी आणि काय चालू आहे.
काय नाही कॉलेज ते
कॉलेज झालं नाही कॉलेज झालं माझ कंप्लीट.
कं्प्लीट झाय ह
हो तेच जरा घरात तर ढिंकाचे लाडू करत बसलेलो.
होय सांग की मला कोणती तर रेसिपी एक सांग की मला.
बरं मग आज डिंकाचे लाडू केले तर त्याचीच रेसिपी सांगते तुम्हाला.
हा कले संांखी
हा. त्या डिंकाचा लाडू करण्यासाठी काय आपल्याला पहिला खायचा डिंक घ्यायला लागतोय. तो आपल्या आपण जेवढ लाडू करणार त्या हिशोबाने घेऊ शकतोय म्हणजे शंभर ग्रॅम जर खायचा डं घेतला तरी चालेल त्यात एक चमचा साजूक तूप एक किंवा दीड चमचा साजूक तूप घ्यायचा. आणि सुखामेवा घ्यायचा म्हणजे कसं. काजू बदाम अख्रोड पिस्ता वगैरे आपण घेऊ शकतो. परत दीड क दीड कप खारीक पावडर घ्यायची. आणि सुके खोबरे एक दीड कप घ्यायचं. खसखस दोन चमचे घ्यायचे. आणि बारीक किसलेला गुळ घ्यायचा आवडीनुसार म्हणजे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल. तर तुम्ही जास्त गुळ घेऊ शकता आणि चवीसाठी वगैरे वेलची पावडर टाकू शकता तुम्ही हॅलो!
हॅलो हा आजिते हां बोल.
हा मग ते झालंय. एवढं साहित्य आपल्याला पहिला घ्यायला लागते डिंक लाडू तयार करण्यासाठी. मग त्याच कसं कसं करायचं पहिला डिंक तळून घ्यायचं आपण त्यासाठी कडईत पहिला एक चमचा तूप गरम करायचा. त्यात मग खायच तूप गरम झालं की त्यात डिंक टाकायचा.
हा.
हा म डिंक असा भाजताना तो आपल्याला हे फुगल्यासारखा फुगतो. ते झाल्यानंतर ते काढून घ्यायच. आपल्या हाताला सण होईल अस म्हणजे जर गार वाटलं. तर ते बारीक करून घ्यायचं हाताच्या साय आणि त्याची पावडर करू शकते आपण.
हा.
त्यानंतर मग आपण त्यात त्याच तुपामध्ये सुखामेवा पण तळून घेऊ शकतो.
हा हा हा.
त्या त काजू हम्म, काजू, बदाम, अक्रोड वगैरे परत तळून घ्यायच त्यात, मग खोबरे आणि खसखस भाजून घ्यायची त्याच कडईत.
हा, ओके हम.
म ते मिश्रण एका भांड्यात काढून घ्यायचं सगळं. तळले म त्यात वेलची पूड टाकायची. परत जायफळ पावडर हवे असेल तर जायफळ पावडर टाकायची आपण.
हा, म्हणजे सगळ्या मिश्रन मध्ये काय त्या?
हम, हम्, मग आपलं आपण ते मिश्रने एक जीव करायचं सगळं, आणि मग ते आ आपण त्याचे लाडू तयार करू शकतोय, हाताला जरा जरा तूप लावायचं. आणि लाडू वळायचं.
हा.
हम्म. हम तस डिंकाच्या लाडूचे पण फायदे पण भरपूर आहेत ना. डिंकाचे लाडू खाल्ल्यामुळे आपले हाडे मजबूत होतात. कारण डिंकामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जरा जास्त असत.
लहान मुलांना लहान मुलांसाठी पण चांगलाय.
हा लहान मुलांना पण ब तसंच बाळतीणींना पण छान असतं त्या रिकवर होण्यासाठी. ते डिंकाचे लाडू चांगले असतात. पाठदुखीपासून पण आराम मिळते डिंकाचे लाडू खाल्ल्यामुळे.
हा कॅल्शियम भेटतय ना त्यामुळ म ते जरा तब्यतीसाठी चांगलं असतय.
परत रोग रोगप्रतिकारशक्ती पण वाढते आपली त्यामुळे.
हा.
आणि पचनशक्ती सुधारते, काय बोलला?
आज केलाय का घरी लाडू डिंकाचा.
होय आज ते मम्मी घरी असते ना म आज करूया बोलली म्हनून आज करत होतो मगाशी लाडू.
होय, हा हा.
हम्म. बाकी आणि काय काय? तुम्ही पण ट्राय करून बघा एकदा घरी.
होय, बगते की नक्की बघ, तू सांगितल्यास आता तसच करते.
हा.
हम्म. आणि काय? पाऊस हाय काय नाय ती, मी घरी म्हणजे
पाऊस नाही ऊन पडलय तुमच्याकडे आहे पाऊस?
होय मगाशी होता पाऊस आता असं ढगाळ वातावरण आलंय.
आमच्या इकडे काय ऊनच आहे आठवडाच झालं ऊनच पडलं.
हा आमचं होतं काल प म्हणजे ऊन होतं आज जरा वातावरण चेंज झालंय जरा.
आमच्याकडे आहे हो पाऊस काय नाहीच आता आठ दिवस झाले पाऊस नाही.
हा.
बाकी तुमच्या इकडं शेतात काय करतात?
आमच्या तर आता शेतात ऊस लावलाय.
ह ह.
हा, आणि घरा शेजारी म्हणजे घरासमोर असं थोडी जागा आहे ना मग त्यात मग आंब्या झाडं चिकूचं झाड, पेरूचं झाड तेन हाय. आणि मला आवडतात, म्हणून फुलाची तेन आत्ताच मध्येच फुलाची तेन झाडं लावलेलीत.
कोणती कोणती फुलाची झाडं लावल्यात तुम्ही?
अ चिनी गुलाबचा म्हणजे असं ते पसरत नाय खाली ते मग, त्यामुळे चिनी गुलाब, मोगरा मोगरा हा मोगरा आणि ते आता ह्य आणि काय गुलाबाचं आणि झेंडूच आता कसं आता गण -गणपतीला तेन लागतेत ना आता हार तेन करायला. त्यामुळ गुला- झेंडूची पण झाडं ला- लावल्यात आता आता परत दिवाळी तेन त्यामुळ पूर्ण आता आता लावलं म्हणजे परत मोठे होऊन, म्हणजे फुलं येतात ना त्या टाइमाला.
होय.
हम्म, त्यामुळे झेंडूची तेन सगळे असं झाडं तेन लावल्यात. घरास समोरून तेन सगळं.
हम्म, चिनी ह ह ह चिनी गुलाबाचे कोण कोणत्या कोणत्या रंगाचे आहेत?
पिंक हाय. अ आणि पिंक आणि एक पिंक एक आहे, ऑरेंज आहे व्हाईट आहे तीन तीन प्रकारची आहेत.
हा हा हा.
छान लागत छान लागतात फुलं एकदम अशी असे, भरले येते असं हा ते पसरतस
तर व्हाईट कलरच आहे.
हा मी तर, तीन कलरचे आणल्यात असं पूर्ण असं भरतंय मस्त वाटतयं खरं फुल आल्यावर.
माझ्या पण दारात आहे म मोगरा वगैरे आहे, मोगऱ्याच्या कोणत्या कोणत्या जाती लावलाय तुम्ही?
नाही ते व्हाईट ह्य ते एकदम असं भरपूर क नाही साधा नाही भरपूर असतय ना ते, ते लावले भरपूर आहे मोठा असा मोगरा असतो ना तो.
हा हा, कुंदाचे जसं असतंय तसं.
हा हा हा, तसा तसं लावलंय अजून म्हणजे छोटं आहे ते झाड आता लावलंय अजून नाय. छोटा आहे ते हम्म, तुझ्या तुझ्या तिथं कुठ त मोगऱ्याचं कुठलं झाड आहे, कुठल्या प्रकारचं आहे?
माझ्याकडं डब्बल मोगऱ्याच एक आहे, परत कुंदा म्हणून असतयं त्याच एक आहे, आणि ते जुईचं एक जाईजुईचं. ते लहान पाकळ्या असतात, एकदम मोगऱ्याच्या त्या.
हा हा हा, तसल्या होय. हम हम ह.
हम्म, गजर वगैरे विकायला येतात बघा. एकदम नाजूक पाकळ्या असतात, हा हा तसल एक लावलेलं आहे.
होय.
बाकी तुम्हाला अजून कोणती कोणती फुलं आवडतात?
मला मोगरा, गुलाब
हम्म. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो!